हॅलो, आवाज येतंय का?
याय लागलाय की, काय कायराल्यास?
काय नाही उगच बसलोय बघ.
मी पण बसलोय आवरलं कामं?
होय आवरतच बसलोय.
हम्म, उपिडी
चालवण्याच्या.
हम्म नाष्टा
ओके.
नष्ट वगैरे आवर आवरून आलोय म्हटलं.
हां हां. आणि काय, पाऊस हाय काय?
बारीक हाय आता थांबलाय
हम्म हम्म हम्म.
तिकडं पाऊस.
इकडंपण नाही उघडीक हाय आज, पाऊस नाही काय आज, ऊनच हाय.
बरी आहेस काय.
हाय बघ, तुझं कसं काय.
हाय हाय बरी आहे. पाणी बघायला जाऊया काय.
जमीन.
कधी,
कधी जायचं सांग, की मग सांगतो.
संडे ला जाऊया, माझी मैत्री ती संडेला जाऊया म्हणाल्या आहे काय वेळ संडेला?
ठीक आहे.
काय खाटबुळ कराय लागलंयस.
काय करू बसलोय बाई.
आवाज आला खाडबुड करतेल.
हा. हा. तब्येत तेन बरी आहे, पावसाच जरा जप बाई.
होय हाय, ठीक आहे बघ.
हम्म.. आणि काय.
तुझी कसं, काय तब्येत.
माझी पण आहे बरी.
ना काय नाही बघ निवांत आहे तू काय म्हणत्यास.
आणि कुठे तर ट्रिप काढायचं फिरायला जायचं.
तेच कंटाळ आलाय काम काम करून कुठं तर जऊया की मुली मुली कुठं जायचं खरं? हॅलो, कुठं जायचं.
कुठं तरी जाऊया की, फिरायला काढा की ट्रीप. जावूया की आंबोलीला, आंबोलीला जाईला. जायला काय नाही.
हा.
तिथं खराब
काय कराय पाहिजे, होय पावसाळा हाय गाड्यात. स्लीप होते आधी आणि कोणाला तर मोठ्यांना न्यायला पा पाहिजे आपल्या घरातल्यांना.
होय, आणि घाट वगैरे.
होय, मला तर काय असं. सहन होत नाही वोमिटिंग होत लगेच घाटात
होय.
हम्म. त्रास होतोय मला.
हम्म. हा हा हा.
हम्म. जाऊया प्लॅनिंग करूया घे, आपण जायचं. माझ्या पण मैत्रिणींना तेन विचारते जाऊया मग काढू या.
हा.. काढूया आपण जाऊन येऊया, कुठं तरी तिथं राहू दे ना तर वनडे काढू या, इथं जवळपास कुठं.
चालतंय कुठं जायचं आणि, कुठं छान ठिकाण आहेत सांग. गाडी इत्या मला फोर व्हीलर, माझी गाडी घेऊया आणि जाऊया.
चालतंय की.
हा..
हम्म.
हम्म. माझ्या पण मैत्रिणीला घेतो, दोघिसनी तुम्ही. कोण येतात ते बघा नाही तर, आपण चौथी पाजणी जाऊया.
हम्. चालतंय नाही तर, टू व्हीलर वरून जाऊ या मग.
नको बाई टू व्हीलर न पाऊस आहे ना, खूप कुठं जायला येत नाही फोर व्हीलर आहे की माझी. ते घेऊन जाऊया. तिचं आजारी पडलं तर मग आणि, दुसऱ्या दिवशी आपल्याला हॉस्पिटलला यायचं असतंय.
होय ते, पण आहे की.
हम्म. नाही तर, दांडी मारूया चल राहू दे. ना फोनच हे, करून ठेवायच बंद करून. ठेवायचा.
सांगतानाच सांगत सांगायचं, हॉस्पिटल मध्ये दोन ते दिवस येणार नाही म्हणून.
हम्म. चालते की, माझ्या मैत्रिणीला द्यायला पाहिजेत नी, दोघींसनी मी त्या, ऍट अ टाइम सगळ्यांना देतील काय कावत्यात. देत नाही कुठं.
आजारी पडलोय म्हणून एकटीने कारण सांगाय पाहिजे, एकटीची सुट्टी बघून काढाय पाहिजे आणि एक. ठीक ये, तर बघायला पाहिजे.
होय.
हम तसं केलं तरत नाही तर, मग कुठच जायला मिळत नाही. नुसता काम काम काम हेच्या व्यतिरिक्त. काहीचं नाही झालेलं.
किती करायचं गं काम. काम तर, किती करायचं.
तेच की,
पै-पाहुणे वरडत्यात येत नाहीत, घरला हे तेन म्हणून. की नर्सिंग फीड असली आहे कणी, कुठचं जाता येत नाही.
होय, आव्वा मावशी काय झालं मावशी. तर वरडायला लागलेल.
हम्म.
तेच्यात तर मी आता, आमच्या भैयात. तर लग्नं झाल्यावर गेलतो, लग्ना दिवशी गेलतो बघ पाच दिवस फक्त. आदल्या दिवशी.
हम्म.
हम्. कार्यक्रम करू पर्यंत आम्ही सगळेच घरातले राहिलेलो. दोन वर्ष होतंय, तिकड मी जायलाच नाही.
हा हा..
आमची वहिणीने तेन सारखं लागल्या. अं.. लग्नं झाल्या पासन आला, नाही सा तेन म्हणून.
जाऊन यायचं बाई सुट्टी काढून.
कुठलं सुट्टी घेत नाही, काय नाय. व्हयं... आणि आता पावसाच्या असल्या, वातावरणात तर कुठं जाऊ वाटत नाही गाडीवरन. गाडीवरनं एक भीती वाटते.
होय.
पाण्याच्या तिथं जात्यात तेन भिती एक वाटत्या.
हम्म.
त्यामुळं
होय. घरातनं बाहेर तेवढं पडू वाटत नाही बघ. अं?
होय. नाश्ता तेन झाला का नाही?
हो झालाय, नाश्ता तेन करून आलोय.
आता या पावसात मस्त छानपैकी अंगावर घेऊन झोपू वाटतंय.
होय आणि घर गरम गरम भजी एक असल्या वातावरणात लई खाऊ वाटत्यात. पाऊस
हा होय. गरम गरम भज्जी, चहा
हा चहा काय पित नाही सोड.
असं खायला भारी वाटतंय.
होय.
मस्तपैकी दार वगैरे सगळं झाकायचं, टी व्ही लावायचं
हम्म, झोपायचं होय.
आधी मधी, काम म्हणजे. काम सोडलेल ना, महिना दोन महिने घरी होतो गं. जरा सोडलंयच म्हटलं आता, मग दुसरीकडं बघायच्या आधी मग जरा घरात राहूया म्हटलं‌.
त्यावेळी तसं करत होतो मग.
हम्म.
काम आवरायची. साडे दहा अकरा, होय. साडे दहा, अकराला काम आवरायचं लॉकडाऊनमध्ये एक तसं होतं बघ. काय त्यावेळी एक मजा येत होती.
होय. हॅलो.
त्या वेळी काय निवांत होतं आणि लई त्रास होय.
हम्म, बर.
दारात आणून देतात ते.
हम्म.
निवांत होतात.
होय. मी तर शिवण क्लासला जायत होतो. आणि येऊन घरात काय कर काय करणार तर काय काय कामच नव्हतं आणि.
होय.
हम्म.
माझ नाही, मा-माझी काय अकरावी झाली. लॉकडाऊन बारावीला जाणार, बारावीच तास सुरू होणार लॉकडाऊन पडलाय.
होय. मी पण अकरावीलाच होते की, त्यावेेळेस करो हा चालू आहे. मी बारावीला चाल
आणि मग काही आपलं
हम्म.
मग सगळं ऑनलाईन चालू झालं. त्यावेळी आमच्यात फोन नव्हता.
होय.
हम्म हम्म.
ऑनलाईनच की. हा ते फोन करतो मग आणि नंतर ना.
हा ठीक आहे.
हा बाय.
हा बाय.
कटच नाही होतय फोन.
एक मी मी करतो काय हॅलो.
हा कर.
हा.
हा. कॉल कटच नाही झाला.